हॅलो!
हॅलो! हा आवाज येतोय का? हॅलो!
हा बोल की.
काय करायला?
काय नाही, निवांत बसलोय. तू?
मी परत जेवणार ब तू जेवलीस का नाहीस अजून? तू जेवली नाही का अजून? हॅलो! हॅलो! आवाज येतोय का? हॅलो! हॅलो! हा, रेंज नाही आहे.
तुझा आवाज येत नाही.
हॅलो!
हा हॅलो! येतोय मगापासून येत नव्हत.
रेंजच नाही ग.
हम् हम.
अ तेच आता आवरलं, आता जेवायच. नाही अजून आत्ता जेवायचा तू कितीला जेवतीस?
हम्म. हम्म थोड्या वेळान जेवणार आता? अ मगाशी नाश्ता केलाय ग? अकरा वाजता दोन वाजता जेवणार?
हा. हो आज काय सुट्टी म्हटल्यावर?
हम्म.
निवात. आमच्यात दररोज साडे अकरा बारा.
बणे निवांत.
आणि काय चाललंय मग?
हम्म आमच तस काय नाही सकाळी जेवण तयार असतय सकाळी कधी सकाळी नाहितर दुपारी.
हा.
जेवायच.
आणि काय?
ह अजून ऍडमिशन केलीस का नाहीस?
तुझ
नाही बंद केलं काय पेमेंट कमी होत आणि लय काम दिवसभर मोबाईल बघायचा नाही? अं कुठ
नाही बंद केलं पेमेंट कमी होतं मग आणि काम जास्त
नाही अजून तेच माझ हो नाही हो होत. आम्हाला फोना शिवाय काही सुचत नाही. फक्त जेवतानाच फोन हातात.
होय जेवताना आणि जेवायला पण फक्त अर्धा तास दोन ते अडीच
मग एवढ्यात काय जेवूण होतय मग आपलं एक तास लाग तय जेवायला आणि बाकीच आवरायच म्हणत
तर काय आणि सगळ्यांचा हात धुऊपर्यंत दहा मिनिट जात्यात. आणि त्यात जेवायचं केवढ्या फास्ट. आणि बरं जेवून बस जेवल्या जेवल्या बसायचं?